झाले होते ना. माझ- हो. दहा मिनटं आणि सेकंद झाले वर. दोन तीन सेकंद झाले.
अच्छा. अच्छा.
हो. मी बघते आणि मग च कट करते.
हां. अच्छा अच्छा ठीक आहे. मग काही हार-
हं. माझ लक्ष राहत ना मग- ते कसंए जास्त पण नको व्हायला. आणि कमी पण नको व्हायला असं.
हा हा. बरोबर आहे.
हम्म. दहा मिनिटं दोन तीन सेकंद झाले की लगे कट करायचा.
बरोबर ए.
हम्म. आता ए ना - खूप रिक्वेस्ट येतात. का कोणाला काम आहे का? कोणी फ्री आहे का? पण मग ते काय होतं. का आप - -पलं बॉण्डिंग जमलं तस काही काहींच जमत नाही. नेमका विषय कोणता घ्यावा आणि घेतला तर समोरच्याला बोलता येत- किंवा आपल्यालाच बोलता येत नाही. त्या विषयावर तस आ-
नाही पण आता विषय कळून गेलेत. ना, थोडेफार विषय कळून गेलेलेएत.
म तसच एक रात्री- केला ना एक म्हणजे परवा रानी. अ रात्री केला एक काय नाव तिच सांगता येत नाही. पण तिचं पण खूप अस जावेयाच त्यांची मोठी फॅमिली ए ना त - सांगत राहते ते पण. ती पण खूप छान बोलते बिचारी. बा आमच पण म आता. आमच ही फॅमिलीच खूप मोठी ए. आमचे म्हणजे पूर्ण पाच भाऊ ए ना हे, सगळे म्हणजे एक शेजारीच राहतात सगळे.
हां. फक्त चुली वेगळ्यातहेत. पण बा बाकी सगळं एकत्र आहे.
नाही नाही. सगळे वेगवेगळे ए. पाच म्हणजे माझे सासरेच पाच आहे डायरेक्टली.
अरे बापरे!
हो. पाच सासरे. पाच सासऱ्यांना कोणाला तीन मुलं आहे. म्हणजे बघ तिघांना तीन- तीन मुलं ए. आणि दोघांला एक एकच आहे. म्हणजे मी एकटीच आहे. माझे सगळ्यात लहान- सासूला ए ना तिला पण एकच, एकच सून आहे.
अच्छा.
आणि बाकीचे जे मधले तीन आहे ना? त्यांना तीन तीन ए.
मग तर केवढं- तुमच्याकडे. तुम्हाला बाहेर कोणाची गरजच नाही. तुम्हाला बाहेर- कोणाला बोलवायची गरजच नाही कुठल्या कार्यक्रमाला.
हो. आणि नणदा आम्हाला पाच म्हणजे पाच सासरे मिळून दहा नणदा ए.
बापरे!
आणि मग म्हणजे जर कुठे काही कार्यक्रम जर असला ना? त आम्हाला दुसऱ्या माणसांची गरजच नाही. आमचीच- फॅमिली खूप मोठी होते. डायरेक्ट जर बस हो बसच आमची इथं भरते. म्हणजे टोटल लहान मोठं जर धरलं तर आमच्या पूर्ण घरामध्ये इथं- अ बावन बावन त्रेपन्न माणस-
पन्नास साठ माणूस तर, साठ माणूस कुठं गेलं ते? धरून चला साठ माणूस.
हो.
चांगलंय आहे ना.
मग... ते कसं. सगळे सोबत असलं तर मग छान वाटतं ते.
आणि कसं होतं माहिती आहे का? तेवढं वाटलं जातं जबाबदारी थोडी थोडीशी का होईना पण वाटली जाते.
वाटली जाते. मग आता फक्त एवढंच का आता? म्हणजे आमचं आहे ना माझी सगळ्यात मोठी जाऊबाई आहे ना
हम्म.
तरं... त्यांच लग्नाच्या आधीपासन फक्त आमचे आजे सासरे वारले.
हम्म.
त्याच्यानंतर आमच्या घरात अशे दुःखाच हे कधीच नव्हतं. पण आता चार महिने झाले, माझ्या तीन नंबरची जी सासूबाई आहे ना
हम्म.
तर त्या मावस, माव-मावस मावस बहीणीची मुलगी, मावस बहिणीची मुलगी वारली त्यांच्या. तर त्या तिकड गेल्या, त्या तिकड गेल्या तर त्या कंप्लीट तेरा दिवस राहिल्या.
हो आता काय, त्या पहिल्या दिवशी गेल्या
हा, मग तेरा दिवस राहिल्या ना त्या.
हम्म.
मग तेराव्या दिवशी त्या घरी आल्या, घरी येता येता त्यांनी ना अं त्यांना थंडी, ताप वाजत होती. ते म्हणता थंडी पण आहे, ताप पण आहे मला मग त्या इंजेक्शन घेऊनच आल्या येतांनी.
हम्म्म.
त्यांना घरी येता येता पाच वाजले डायरेक्टली. साडे पाच-साडेपाच वाजले मग त्या घरी आल्यावर त्यांची एक सून बाई काय म्हणे, आत्या तुम्हाला चहा देऊ का? त्या बोलल्या म्हणे, नको बाई, मला चहा पण नको. मग त्यांनी चहा नाही घेतला, मग त्यांनी त्या जिथं गेले होत्या नं तेरा दिवस त्या पोरी गेल्या का नाही? त्यांना फोन चालू केले, काय ग बाई! तू गेली का घरी? काय ग बाई! तू गेली का घरी? असं त्यांनी आठ वाजे साडे आठ वाजेपर्यंत त्यांनी ते केलं. मग साडे आठच्या नंतर त्यांनी म्हणे, मला भूक नाही, मला थोडसंच खायचं काहीतरी. मग त्यांनी ना थोडसच काहीतरी खाल्लं, आणि त्या झोपल्या, झोपल्यानंतर ते माझे सास तरी त्यांना त्या काय बोलल्या म्हणे, मला खूप थंडी वाजून आली, माझ्यावर ब्लँकेट टाका एक.
उम्म.
मग त्यांनी टाकलं, मग त्यांनी टाकल्यावर मोठी सून विचारायला आली, काय वो आत्या झोपल्या का? तर त्या हसायला लागल्या म्हणे, हा झोपले ना बाई! जोपले म्हणे आणि त्यांचा जीसीपीवर डायव्हर आहे ना त्या ड्रायव्हरला म्हणे, बाई, त्याला जेवायला दे ग. कघवण.
हं..
त्यांचे हसले त्यांना, त्यांना म्हणे. काय बरं, तुम्ही तेरा दिवस नव्हत्या? मग त्याला जेयला आम्हीच दिलं ना, का तुम्ही आल्या होत्या तिकडनं? मग लागलं ते हसा म्हंणे अगं तसं नाहीं पणं काळजी वाटली दे त्यांला जेवांयला मी झोपले म्हंणे बरं झोपा तुम्हीं तरं मी देते म्हंणे म्हं जेवांयला मंग त्यांनी तोंडावरं जसं पांघरून घेतलं तरं त्यांचा पांय उघडां पडलां तरं ते मामा कायं बोलले मामा टिवी बघतं होते म्हंणे तुलां आंता थंडी वाजूं राहिली नां मगं पांय मध्यें घे नां पांय उघडां पडलां म्हंणे असं ते तीनंदा बोलले तीनंदा बोलल्यानंतर म्हंणे हं हालचांल कां नाहीं करतं म्हणूंन तोंडावरचं पांगरून काढलं
हम्मं आई गं
मंग त्यांनी आवांज दिला त्यांनी जावांला माझां कांहीं आवांज दिलां मंग ते आलं त्यांनी पटकंण पाण्याचं एक शिप टाकलं तरं ते गिळलं गेलं मंग त्यांनी पटंकन गांडीत टाकलं त्रंबकला नेलं पणं जागीच गेलेल्या होत्यां
कशांमुळे झालं मंग दगंधगं झाली कां कायं झालं?
अं अं शक्यतोय नां अटॅकच आंला तो पणं अटॅक पणं तो कांहीं असां कधीं येतं नाहीं. आंता आपल्यांला कांहीं एवढां आयडिया नाहीं त्यांतं पणं तरी मी सांगते कां अटॅक हां कधी येतो कां ज्यां वेळेस प्रेशर येतो आपल्यांवर
हां मानसिक त्रांस असेल त्यांवेेळेलां
असां किंवा मंग मानसिक असलो किंवा मंग कायं होतं आंता मलां खूंप दंग दंग झाली आणि त्यांत मी इंजेक्शन घेतलं त्यांने त्यां प्रेशरने सुद्धां होऊं शकतं
होऊं शकतं बरोबरे
आंता तुमच्याशी मी बोलतं माझी मी जिथं हॉस्पिटललां जाते नां त्यां मॅडम तुमच्यां सांरख्या बोलतांत त्यां मलां नां त्यांचं पंचाहत्तर वयं
अच्छा
हो ते मलां सगळं सांगतात कशां कसं होतं मलां त्यां इंजेक्शन नाहीं घेऊन देतं मलां म्हंणे तूं इंजेक्शन नाहीं घ्यायचं तूं सलाईन नाहीं लावायचं तुलां कायं जरं वाटलं नां थोडं तबेत बिघडली तरं ये माझ्याकडे मी तुलां कांहींतरी औषध दिलं त्यांच्यावरचं तूं बरं व्हायचं हो मंग त्यां सलाईन वगैरें लावूंनचं देतं नाहीं त्यांने कायं होतं लोडं येतं नाहीं. हम्मं तरं माझ्यां मते त्यांना ते कायं झालं असेल त्यांची दंग दंग एक आणि एक तरं ते येतांना इंजेक्शन मांरून घेऊंन आंल्या आणि यां वयं कांहीं नव्हतं एवढं तरी पन्नास पंचाव्नच्या आंसपास असंल
अच्छा
पणं तेवढं वयं असूंन सुद्धां त्यां खूंप फिटं होत्यां कारणं सकाळीं चालांयला जायंच्या म्हणजे ह्यां गोष्टी त्यांच्या खूंप होत्यां
तब्येतीची काळजी घेतं होत्यां
खूंप तब्यतीची काळजी घ्यायची त्यांना चालल्यांशिवाय जेवणंच जातं नव्हतं त्यां सकाळीं जेवणं झालं कां चालायंच्या सकाळीं सकाळीं उठल्यां की चालतं जायंच्या एक दीड किलोमीटर
चांगलंय नां मगं,
हं चांगलं होतं पणं मंग ते नाहींच, कायं झालं त्यांनां चं माहिती. त्यांचं चार महिने झाले त्यांना, हम्मं.
चालायचं, आंता कसं होतं की त्यांच्या ए नां, एकतरं ए नां.. हां क्रॉनिक अटॅक असतो.
हो.
त्याला क्रॉनिक अटॅक म्हणतात म्हणजे अचानक येतो, एक तर ती तिथ कसं होत की, खाण पिणं वेगळं झालं
हम्म.
जे काय असेल, ते तिच रडारडी बा म्हणजे वातावरण आपल्या घरातलं वाता तरूण तिकडचं वातावरण फरक पडतो त्या यात खाणं पिणं होतं, त्याच्यामध्ये थोडंस तुझं माझं होतच होतं.
हम्म.
या सगळ्या गोष्टींचं त्यांच्यावरती कुठं ना कुठं काहीतरी त्यांना खटकलं असेल, त्याचं वजन त्यांच्यावरती थोडस मानसिक ते असेलच दाब
हम्म. बरं, मग अह मी म्हणतो ना मॅडम, मला, मी म्हणजे असं खूप असं प्रॉब्लेम खूप आहे, मी आजारी खूप राहते, तुम्ही ज्या मॅडमकडे जाताना त्या मॅडम म्हणत मला खरंच तुझं एकदम विशेष वाटतं अगं म्हणे का एवढी आजारी असून सुद्धा तुझ्या चेहऱ्यावर आजार पण दिसतच नाही. एकदम हॅप्पी राहते, काही काहीच थोडंस दुखायला लागलं का लगेच झालं घेतलं टेन्शन.
हम्म, तुम्ही एक दा आहे ना तुमच्याकडे, आज अह तुमच्या त्या दवाखान्यामध्ये ना आयुर्वेदिक अह डॉ डॉ क्टर आहे का बघा
हा आणि ते मॅडम है ना शक्यतो जे शरीराला त्रास होणार नाही ना असंच देतात आहो असं नाही का काही, हम्म, मला ते हा, मला आहे ना त्यांनी हे गोळ्या वगैरे सगळं बंद केलंय, डोक्याची गोळी, सर्दी ची गोळी, तापाची गोळी, हे सगळ्या बंद केल्या, या घ्यायच्याच नाही म्हणे थोडस काहीतरी अंगावर काढाला सुरुवात कर किंवा म हे आजार घेत लना, तर किडनीला प्रॉब्लेम होतो.
हो.
हम्म. म त्यानं काय होत? हम्म.
त्या की तुमच्याकडे ज्या काही अशा जमिनीमध्ये येतात ना, औषधी वनस्पती येतात त्या तर तुमच्या जे अधिकारी आहेत ना, त्यांना विचारायच म्हणाव मला औषधी वनस्पतींची लागवड करायचिय आपल्याकडे कुठल्या येऊ शकत?
हम्म, आमचं हम्म अह, एक झाड असतं, त्या झाडाच जर आपण साल वाळवून, त्याची पावडर केली ना का कशी जखम जरी असली ना, त्या जखमीवर जरी टाकली ना
हम्म.
ती जखम बरी होऊन जाते, त्याला काय म्हणत अर्जुन सार्थाडा नाही का म्हणतात
अर्जुन साल, अर्जुन साल
अर्जुन सार्थाडा म्हणतात त्याला पण त्याची साल काढायची
हम्म.
आता त्याचं झाड लावल मी
चांगलं आहे ना. एक एक काम करायचं अजून आहे ना अह गुळवेल तुम्हाला मिळाली तर बघा किंवा अश्वगंधा लावता आली तर बघा. बरे तुमच्या जमिनीत काय येतं कुठल्या औषधी वनस्पती येतात. हे चौकशी करा. त्याच्यानुसार ते कारण हे ह्या जर केेतलात ना अशी दहा, दहा अशा हे असतात. औषधी वनस्पती असत की ज्याच्या तो जो काढा असतो ना. तर तो काढा उपयोगाला येतो.
हो.
किंवा तुम्ही हे. ज्येष्ठ मध ज्येष्ठ मधचा सुद्धा खूप उपयोग
हम्म. उपयोग ते पण नाही असं. आयुर्वेदिक करत राहतो आम्ही आणि शक्यतोय ना इकडे. आयुर्वेदिक खूप चालतं. हो चालेल कोणतरी फोनचा वेळ झाला. ओके ठे
ओके के ओके